हो येतोय येतोय माझा, ऑफिसचा फोन ये माऊ ऑफिसचा.
चालतंय. आपण बोलूया, माझ्या लहानपणा विषयीच्या. लहानपण बालपण वगैरे, कसं गेलं तुमचं.
हो तुमचं कसं गेलं, बालपण लहानपणीचं.
बालपण आमची काय, एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे आम्ही सगळेजण पण असं भरपूर. असं मोठं कुटुंब होतं काका, आत्या. काकांची मुलं वगैरे, हो हो आम्ही सगळे. कुटुंब पद्धतीमध्येच वाढलोय.
हा चांगल्या एकत्र कुटुंबामध्ये खूप चांगले असते पण. सा सगळ्यांना मिळून मिसळून ठेवते ना मग ती. प पुढे लग्नानंतर आपला प्रॉब्लेम नाही होत ना मग तुमच्या आता पण लग्नानंतर जॉईंट फॅमिली आहे का मग?
नाही नाही आता कसं होतंय पहिला आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होतो. एक वीस वर्ष चापर्यंत मला वाटते माझ्या वयाच्या वीस वर्षापर्यंत आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होतो नंतर कसा विभक्त त झालं ना.
बरं बरं.
काय काय लोक म्हणजे असं कसं नोकरी निमित्त वगैरे असे शहरात वगैरे सेटल होतात बाहेर पडतात त्या बाहेर अस शहरात वगैरे जाणं झालं त्यामुळे कसं घरापासून लांब जाणं झालं. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कसं छान होतं सगळेजण एकत्र काम करायचे राहायचो भणी बहीण भावंडे एकत्र खेळायला वगैरे सण वगैरे छान असे म्हणजे साजरे करता यायचे.
बरोबर बरोबर आता कस झालंय आता आता धावपळीचं जीवन झालं ना सगळे पैशाच्या मागे धावतात त्याच्यामुळे प्रत्येकाला असं बिझीस हो शेड्यूल अस कोणाला कोणासाठी टाईम मिळत नाही. तेवढेच काही सणासुदीचा असलं की की तेवढेच भेटतात बस बाकी काही नाही.
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये साजरी करताना मज्जा यायची.
बरोबर बरोबर.
होळी वगैरे अस किंवा आपल्या गावची यात्रा असते दिवाळी असते.
बरबर बरबर बरबर. हा दिवाळीत सगळ्याच येतात ग दूर दूरचे लोक सुद्धा येतात दिवाळीला. दिवाळी असा एकमेव सण आहे की जिथं सगळेच एकत्र येतात
होती ना आता काकांची म्हणजे काका काकू त्यांची दोन मुलं. परत आमची परत आमची आम्ही तीन भावंड आत्यांची मुलं पण तस ती आमच्याकडेच होती ना.
बरं बरं ब
त्यामुळ आत्याचं वगैरे येणं जाणं असायचं आजी आजोबा आणि कसं आजी आजोबाच्या संगतीमध्ये म्हणजे असं छान वाटायचं.
हो हो खरंच आहे तेव्हा आजी आजोबांच प्रेम मिळणार खूप सौभाग्याची गोष्ट होती आणि आता ते पण नाही मिळत मुलांना तर.
आजी आजोबा चुलते काही म्हणजे कोणत्या गोष्टीची अशी अडचण येत नव्हती ओ म्हणजे जरी काही प्रॉब्लेम जरी आला ना तरी घरामध्ये एवढी माणसं असायची की सगळे प्रॉब्लेम सॉल होऊन जायचे. कोणत्या गोष्टी आजारी पडलं किंवा कोणाला मदत वगैरे हवी असेल काय प्रॉब्लेम झाला असेल तरी सगळेजण असे मिळून यायचे. ते शहरात वगैरे येऊन राहिल्यामुळं कसं विभक्त होतं ना असं.
बरोबर कोणी कोणाकडे जात नाही काही नाही.
त्यामुळ कसं म्हणजे गावची लोक गावाकडे शहरातले लोक शहरात गावात जर काय म्हणजे शहरात जर काही प्रॉब्लेम आला आजारी पडल किंवा का जर मेजर प्रॉब्लेम वगैरे झाला तरीपण मदत अशी भेटत नाही.
तस कसं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काय वाटत नव्हत. आणि सगळेजण छान असा आम्ही एकत्र जेवायला बसायचो. किंवा म्हणजे एकत्र जर काही काम करायचं असल तर दिवाळीचा फराळ बनवताना खूप मजा यायची. सगळेजण एकत्र हो किंवा असं दिवाळी जरी आपण साजरे वगैरे करायचं म्हटलं तरी, सगळ्यांना छान कपडे फटाके. किंवा रांगोळी वगैरे, काढण किंवा घराचे सा की.
साफसफाई पण सगळे एकत्र, असल्यामुळे सगळे मदत. करू लागायचे तर मग काम, पण पटापट व्हायचे ना का.
हो हो एकत्र. सगळ कोणत ही तरी काम वगैरे असलं ना, सगळे एकत्र केल्या नंतर कसं म्हणजे काम एकदम होऊन जात.
उरकू भरभर भरभर.
एकटा आता जर, घराची साफसफाई कराय काढली ना तर चार पाच दिवस लागतात. आज एक रूम, एक रूम परवा एक रूम असं कराय लागतं, पहिलं का
काय आपल्या कामवालीकबाई लावून काम करून घ्याव लागतं, असं त्याला वेळ नसतो जॉब असल्यामुळे. त्या गोष्टी सगळ्या विकत पैसे देऊन घ्या करावी. घ्यां सगळ्या गोष्टी विकत रेडिमेड मिळायला लाग त्या गोष्टीची व्हॅल्यू पण नाही राहिली, आधी सारखी आधीची चिवडा वगैरे गोष्टीत. काय म्हणजे किती आतुरते ने, आपण दिवाळीचे पंधरा वीस दिवस अगोदर करायला लागायचो. आता लक्ष्मी पूजाच तरी पण, लोकांचा फराळ रेडी नसतो. आणतात झटपट रेडीमेड आणतात, तसंच देवाला ठेवतात.
दिवाळीची तयारी पंधरा दिवस अगोदरच सुरू व्हायची, घर वगैरे झाडाय रांगोळी वगैरे असं तुम्ही म्हणजे, काढून घ्यायचं आणायचे, दिवाळीचा बाजर आणायचा. सगळ्यांना नवीन कपडे, फटाके वगैरे परत दिवाळीत.
आम्ही तर दिवाळी गावाकडेच करायचो, आमची दिवाळी गावाकडेच असायची मस्त पैकी.
तो आहे म्हणून, पण आता शहरात काय होतंय. दिवाळी उद्या आली तरी समजत नाही, की आता दिवाळी आहे म्हणून.
तेच ना तेच ना मग आज पण, बिझी शेड्युल असं माणस दिवाळीच्या आदल्या दिवसापासून, ऑफिस पर्यंत जात असतो माणूस. नाही तर त्याला माहित पण नसते की अरे दिवसाशी दिवाळी की किंवा काय. आता माझ्यावरून सांगते, मी जॉब करती तर मला वसुबारस दिवशी ही सुट्टी नसते. धन तेरस सुट्टी असते मला, लक्ष्मीपूजन ला बस दोन दिवस सुट्टी असते. त्या दिवाळी येते कशी जाते, कशी काही कळत सुद्धा नाही.
पहिली दिवाळी कशी असायची आमची माहिती आहे काय, एक पंधरा दिवस म्हणजे तुम्हाला सांगते मी. दिवाळी पासून, आमोशाला दिवाळीस. स्टाट व्हायची‌ पुढच्या, आमोशाला दिवाळी येई पर्यंत ती दिवाळीत असायची.
बरोबर बरोबर.
म्हणजे तोपर्यंत संपायची नाही. आणि आजकाल कसं झाले, दोन दिवसात दिवाळी दोन तीन दिवस सुट्टी असते.
तेच ना मग तीन दिवस तुम्ही लगेच, संपली दिवाळी भाऊबीज झाला का संपला तुमचं लगेच.
हो कोणता ही जरी सन असला, तरी म्हणजे गावाला वगैरे कशी अशी छान म्हणजे येते. सगळे सण कसे गावाला साजरे वगैरे, करतात ना एकत्रकुटुंब. खुप पद्धती असल्यामुळे त्यांना, उत्साह वगैरे जास्त असतो. हो खुप मज्जा असते ‌ साजरा करायच म्हणटलं ना तर, स्वतःसाठी असं काही पदार्थ वगैरे करू वाटत नाही ओ.
कारण अन घरात कमी लोकं, असं कंटाळत अरे यार जावू दे. काय करायचं तेच्या, विकत आणून घेऊ नाही का. एक एक किलो आणतो, तसंच खाऊन घेतो बस.
दिवाळीची मि ताई वगैरे घेऊन जायचीचे, त्यांच्या भेटी काठी व्हायची.
हो एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीचा, फराळ देणं गप्पा गोष्टी मारणं. चालेल..
तसं आज काल कसं होते. कोण कोणाकडे जात नाही काही नाही प्रत्येकाला फराळ बनवतात आणि वेळ नाही आत माझा सुट
मेन तोच मेन प्रॉब्लेम आहे. आजकाल. लोकांना वेळ नाहीे बाकी काही नाही पैसा खूप आहे वेळ नाही असं झालंय. आधी पैसा कमी होता. पण, लोकांकडे इतका वेळ होता एकमेकांसाठी. त्याच्यामुळे त्या, गोष्टीला पण किंमत होती.
आणि पहिलं ताई किती? प्रेम वगैरे होतं एकमेकांमध्ये. नाही ना आपण एकमेकांच्याकडे जात नाही आपुलकी राहिली नाही. पहिली लोकं सुट्टीला दिवस दिवाळीला आले का? नाही तर आम्ही मामाकडे, मावशीकडे. भरपूर पंधरा दिवस सुट्टी असायची. इकडे, तिकडे या सुद्धा.
ना आजकाल पोरांना मामा मावशीकडे जाणच्या जमत नाही पोरांना. अभ्यासाचा इतका व्याप पण वाढलाय लहान मुलांचा म्हणजे काय सांगू तुम्हाला आपल्या वेळेस तेवढा अभ्यासचा ताण नव्हतं ऐवढं आजकालच्या मुलांना आहे पहिले दुसरिला.
अहो. आजकाल आपल्याला सुट्टी जरी असली. त्या तरी त्याच्यामध्ये तो होमवर्क असतो ना हॉलिडे होमवर्क.
तेच ना. मग, पोरं. माझा तर मुलगा छोटाच आहे. ज्युनियर के जी लाच आहे. तर त्याला एवढा होमवक असतो. विचार करता, अरे! बापरे! आपल्या वेळेस एवढं काही नव्हतं. आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढलीय. पोरांचा अभ्यासाचा लोड पण तेवढाच वाढलाय.
त्यामुळं. आजकाल मुलांना सणवार पण, रीती, आपली कशी? म्हणजे साजरे करतात. रीती, रिवाज वगैरे माहीत नाहीत. ते कसे टी बघतात मोबाईल मध्ये रील्स वगैरे बघ तर त्यांना तेच आवडतं पहिल्या परंपरा पहिले म्हणजे असं गावाला दिवाळीला कसं? म्हणजे असं वेग वेगळे दोन, तीन दिवस ते सण. गायची पूजा करतात वसूबारसला आपण गायला नैवेद्य किंवा वसु बारस पासूनच आपली दिवाळी ऍक्च्युली खर परत दुसऱ्या परत असते की परत ती मी पूजल चौथ्या दिवशी काय पाचव्या दिवशी ही भाऊबीज असं, म्हणजे मुलांना माहितच राहिलं नाहीये.
हो. तेच ना.
आणि त्याचं कसं महत्त्व नाही राहिले ना त्यामच आजकाल, आपल्या ह्या रूढी, परंपरा, सण सगळं म्हणजे, असं लोप पावत चाललेलं आहे. त्यांना मुलांना कशी? आपण माहिती द्यायला पाहिजे. आपले सण, वार उत्सव, त्यांना पण माहित पाहिजे ना.
खरंच आहे.
कसे? साजरे वगैरे करतात. ते आजकाल कस? टी व्ही वर बघतात. किंवा म ते मोबाईल वर बघतात त्यांना ते तेवढंच वाटतं हा असेच फक्त करतात.
एवढं सांग त्यांना त्याच्यातलं मधलं ही गोष्ट कशासाठी? करता किंवा हे कशासाठी? करतं ह्या गोष्टी माहितीच नाही. करता म्हणून करता फक्त ते एवढंच आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. की धंनतरेस का? करतो आपण वसुुबारस का? करतो. त्या गोष्टीचा काय महत्त्व आहे त्यांना त्या गोष्टी माहितीच नाही त्या मुलांना आजकालच्या. आणि ते ऐकून घ्यायला पण, रेडी नसतात. नाही का? असं झालंय.
दिवाळीमध्ये आकाश कंदील लावणं, लाइटिंग करणं
करणं, रांगोळी काढणं, दारासमोर रांगोळी काढणं, छान छान.
कसं? म्हणजे दिवाळी हा दिव्यांचा सण असतो ना. सगळीकडे कसं? झगमगाट. दिवाळीचे फटाके वगैरे आणि आजकाल ते फटाके वगैरे पण किती ते धू धूर आहेत. त्या फटाक्यामध्ये होते प्रदूषण होतय. आजकाल, आवाज वॉइस पोल्युशन.
खरंच आहे सगळंच वायू पोल्युशन एअर पोल्युशन सगळंच होतं.
फटाके वगैरे नव्हते तरी पण लोकं छान आनंद स दिवाळी सेलिब्रेट करत
बरोबर की आली काय? फक्त इथे राहायचं अस. कोठी वगैरे तसा, यचं ना कासरसुंदी वगैर. ते नागोळी वगैरे ह्याच, गोष्टी असायच्या.
हो हो.. एकदम छोटे छोटे म्हणजे ते लवंगी. वगैरे असे छोटे छोटे तोटे असायचे. ते पण कोणा नाय. नुकतीच कपडे जरी घेतले तरी, आपल्याला केवडा आनंद व्हायचा, बाप रे.
हाना ना बस आणि त्या, पदार्थांना पहिले किती चव होती ओ. छान आपण आठ पंधरा दिवस, एक महिन्यावर आपण ते पदार्थ खायचो. पण आजकाल, दोन तीन दिवसात लगेच लोक कंटाळतात लोकं.
हो आणि लगेच हे पण होत ति लगे, आणि हो मेन प्रॉब्लेम अस पोरांना. लोकांना असं ऑइली खायची नाहीे, वेट वाढेल किंवा हे होईल. त्याच्या भीतीने खात सुद्धा नाही आणि, आणि आधी तर, सगळ्या प्युअर तुपामध्ये असायच्या गोष्टी. तरी लोकांची तब्येत वगैरे वाढयची नाही काहीच नाही आणि, आजकाल थोडं खाल तरी लोकांची तब्येत वाढते.
हो त्यामुळे आज क त्या पण नाहीत आणि ते काय म्हणतात का नाही ते, वजन वगैरे वाढतं त्यामुळे, आपल्याला ते माहित पण नाहीत पदार्थ. वगैरे आज काल आपण. फूड किंवा ते मिठाई बाजारामध्ये रेडीमेड भेटतात, तेच आणतात आणि दिवाळी सेलिब्रेट.
खरंच ना तेच आणतो, तेच करतो खरंच. आता काय आता ज्या गोष्टी चालल्यात आता आपण बदलू शकत नाही. त्यात फक्त आपण एवढंच आहे की, आपण आपल्या मुलाना नॉलेज देऊ शकतो, की या गोष्टी अशा असतात. तेच करू शकतो आपण, आधीचे दिवस आपण आणू शकत नाही.
हो हो हो हो, ताई ताई.
तेच ना,
चालतंय आता आपली दहा मिनटं झाली, मग तुम्ही करा मला कॉल.
हो हो ठीक आहेे, हो लगेच करते.
अग ते कसं तरी बोल.